हॅलो आवाज येतोय?
हॅलो! हाय की बसलोय तू.
असंच
आहे की बरी आहे. तू कशी आहेस?
मी पण मस्त आहे. आणि काय कॉलेज तेन कसं चाललंय.
ह अं चालू आहे सगळं नीट चालू आहे. तुझं काय चालू आहे.
काय नाही आता स्वयंपाक करायचा थोड्या वेळात.
हा आज काय स्पेशल?
आज काय नाही काल धपाटे केलते आज मिसळ करायचं म्हणतोय बघूया.
हा हा मिसळची रेसिपी शेअर कर ना.
मिसळं?
हा.
ह हां. त्या काय मटकीचं मोड मटकी मोड आणायची.
हम्म,
काय आपलं कांदा टोमॅटो काय मसाला जिरं मोहरी.
हा ह.
मग तिचं भाजून घ्यायची. हो अससनंत तेल जिरा मोरी ताईचा.
हा.
आल लसुन पेस्ट घालायची.
हा
सांगायचेपूड चिपूड पगवती तू कोणता मस् ऍड करणार असेस तर चनकी वगैरे
हा हा.
आणि काय गरम पाणी करून घ्यायचं थोडं कडता पेस्टसाठी पाहिजे असत घालायचा.
हा.
आणि मटकी भाजीत त्यात घालायची आणि आमटी उकळी आणायची.
हम् हम्
टमॅटो चिकून त्या सोबत खायचं.
ह.
आता पाऊस आहे तिकडं?
काय नाही आहे की थोडा - थोडा तुमच्याकडे?
ऐवढा नाहीय.
हम्म हम् या
लाल धपाटे केले आम्ही.
होय.
हम्म,
हम् ह मी पण मी पण ना काल अ खोबऱ्याचे आणि आंब्याचे लाडू केलेले.
ते कसं करायचं?
अ - एक ओला नारळ आहे घ्यायचा. आणि त्याचे बारीक- बारीक तुकडे करायचे त्या खोबऱ्याचे आणि मिक्सरला लावायचं. मिक्सरला लावल्यानंतर अ ते गॅसवर बारीक बारीक गॅस वर भाजून घ्यायचं नंतर ते काढून. अ एक मोठ्या आकाराचा आंबा घ्यायचा त्याची साल काढून ते त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून ते पण मिक्सरला लावून त्याचा पल्प तयार करून घ्यायचा आणि त्याच्यातच साखर थोडीशी बारीक करून घ्यायची आणि हॅलो
वेगवेगळ
अह त्याच्यातच अह वेलची वेलची पुड घालायची
नाही आंबा आणि हे खोबरं वेगवेगळं करायचं ना बारीक
हा वेगवेगळं करायचं आणि त्याच्यानंतर कडई ठेवायची गॅसवर गॅस गॅसवर कडई ठेवल्यानंतर सगळ्यात पहिला खोबरं टाकायचं कढईत आणि ते थोड असं मंद आचेवा अह अह गोल्डन चॉकलेटी हाईस पर्यंत त्याला भाजायचं त्याच्यानंतर थोडीशी मिल्क पावडर ऍड करायची
त्या तूप, तेल वगैरे
नाही नाही काय नाही घालायचं कोरडच कोरडच भाजायचं कारण की खोबरं आपण ओ ओल घेतलेलं असते ना मग त्या च्यामुळे त्या खोबऱ्याच दूध असते त्याच्यात
हा.
मग ते दूध आटवून घ्यायचं
हा हा.
आणि त्याच्यात ती मिल्क पावडर घालायची.
हा.
त्यानंतर त्याला थोडस भाजून परत मग तो आपण केलेला आंब्याचा पल्प त्यात ओतायचा.
हा हा.
त्याच्यानंतर ते थोडस भाजलं ना की अह हळूहळू अम गॅस बारीक करून ते तसच शिजवायचं आणि स सतत अस हलवत जायचं म्हणजे ते घट्ट व्हायला लागतय आणि ज्यावेळी घट्ट होईल त्यावेळी
कशात पण घालून असं वड्या पण करू शकतय. हम्म आणि त्याच्यावर अह लाडू जर का केलीस तर अह छान दिसण्यासाठी वर काजू, बदाम किंवा पिस्त्यान तस फिनिशिंग देऊ शकतेस.
हा हा ते मॅगो पल्पची पावडर पण करत्यात कि वर्षभर ठेवण्यासाठी.
हा होय, ते टिकण्यासाठी पण ठेवतात तस पण अह पल्पच्या जागी आपण खरा आंबा घेतला तर जास्त चांगल लागतय.
आंबा सीझन मध्ये असतो पण सीझनमध्ये नसल्यावर मँगो पावडर उपयोगात येते ना म्हणून ताटामध्ये ते पसरून उन्हाळ्याला वाळून ते वगैरे तती कर तात त्याची पेस्ट करून हा हम्म मग
काय नाही, परत कच्च्या कैरीचा गुळांबा पण छान लाग
हम्म पौष्टिक असतं ना फळांच सगळ पदार्थ
हम्म
आणि काय? आता पावसाळ्यात काय बाहेरचं खायचं म्हणजे अंगावर काटा येतोय त्यामुळे घर च्या घरी करून खाल्लेल कस गरम- गरम
होय आणि आता सर्दी, खोकल्याचे साथ असतात ताप वगैरे
हा
हम्म
आणि काय?
हम्म त्यासाठी वाचण्यासाठी मग आल्याचा चहा
हा आल्याचा चहा हा काढा ही उपयुक्त असतो हो
हम्म
काढा आता अलिकड कोण प्यायला नाहीत बघत.
होय जास्त कोण बघत नाही चहा किंवा सूप वगैरे पण पितात हम्म
आणि काय?
काही नाही
आता सणाला पोळ्या करायच्या बेंदूर
हा होय बेंदूर पण आता जवळ यालाय
नागपंचमीला आली आता
हम आषाढी एकादशी आल्या
हा
आषाढी एकादशी दिवशी एक एका म्हणजे अ त्याचा मान असतोय कशाची तरी मी असं कुठेेतरी ऐकलं होत की भाताची पुरी
हा- हा भाताची पूरी ते काय माहित नाही पण वागोटा का काय- काय म्हणत्यात ते त्यांचा पण मान असतोय ते बहुतेक आषाढ एकादस सोडायला वगैरे दुसऱ्या दि शी वागोट्याच कालवण करत्यात. ते खेडेगावात भेटतात बार छोट्या- छोट्या असत्यात.
हा हा ते कुठं डोंगरात लागते काय
हं डोंगरात आसतात ते ते कालवण करतात त्याच किंवा कालवण केलेलं असेल तर त्यात ते बारिक फोडी करून टाकतेत आणि ते उपवास सोडत ना वगैरे त्याच महत्त्व असतय
हम् हम मग तुमच्या गावातून आषाढी एकादशीची वारी निघाल्या
आमच्या गावातून निघाली असलं की
हम्म हम्म
हम्म आमच्या गावातून आषाढी एखादशी जात नाही माघी वारी असत्याना तवा जातात गावातली माणसं तुमच्या गावातून जातात का?
होय होय जातात की अ इथून आसपासच्या गावातून पण भरपूर जन जातात
हा हा आता उपवासाला शाबू वगैरे खायच म्हण तर नको होतय उपवा सगळ पण खाय तर वेगवेगळे तर वेगळे वेगैळे खाऊत होते
पण तळेलेलं खाान हम्म
शाबूचे स्प्रिंग रोल पण करतात
शबूचे बाारक
काय करायचं सग काय शाबूला जर अस जास्त पाण्यातत भिजत ठेवायचं आदल्या दिवशी रात्री मग ते जास्त भिजते त्याच्या तर अ हिरवी मिरची, राजग्र्याचं पीठ बटाटे उकडून घालून मॅश करून घ्यायचे आणि आपण साबुदाण्याचे वडी कसं करतो ना तसच अ स्प्रिंगचा स्प्रिंग रोल झाकार द्यायचा आणि तेलात तळून खायचे.
हा हा, ते बटाट्याचा स्प्रिंग रोल असत माहित होत पण शहाबूच माहित नव्हतं आता समाजाला
हा हा शाबूचं पण छान लागतात म्हणजे आपल्या बटताट वड्या शाबू वड्यासारखच लागतात
हम
हम
काय मग उपवासाला वगैरे नुसते शाबू करून खवीि तर ऍसिडिटी चा त्रास होतो ना मग कसं वेगवेगळे पदार्थ गेले तर थोडं चवीला पण भरव लागत ते
होय त्याच्यात हिरवी मिेर आणि कोथिंबीर वगैरे घालून छान होत ते पण, हम्म.
दही, साबु वडे
हा ते पण छान लागतय परत द दही मध्ये थोडस साखर घालून त्या त्या सोबत पण वडे छान लागतात.
हा कोणाला पण एकेकाना स्विट आवडत नाही ना.
हा,
हम्म.
काय?
तुझ्या असते आषाढ एकारस
काय?
तुझे एखादस असते का?
हो हो असते की तुझी-
हो असते कि
हम्म. हा हा ठेव
बास